हॅलो.
अगं कठ होते सारखं माती
कट कस काय होते काय मात आवाजच आला नाही ग.
नाही आता दोन वेळा केला पण पण असं मधून बोलता बोलता कट होतो. आणि अस पण नाही टायमिंग संपला पण अजून दोन मिनिटात पण झाले.
दोन मिनिट लावल व्हतो.
ह ह ह.
काय मा तुझं किती झालात कॉल. दिना पक्त
मा झाल्यात आता लास्ट तास का हा. पाच हे झालं ते कमप्ट तास.
हम् पैसे आलं तुझं ते ट्रान्स्क्रिप्शनच.
हा याल.
बघ जरा पेमेंट तुझं युपीआय आय डी दिलास काय?
हम्.
हॅलो.
हम् येल मग
जडीबुटी अ कशी दिलीस
तिथं पेमेंट म्हणून ऑप्शन असते की ग
हा तिथेच गेलेस ना तू यु पी आय डी
हा ह
का नाहीत ना मग गेलं नाही ते का मग
आणि एकदा बघ नंतर
हो नाही आहे मग ते जर परत दिलं तर नंतर येऊ शकतो पेमेंट
होय मिळते की त्याच काय विषय नाही फक्त देऊन ठेवायचं ग ते दोन रुपये चेक करतात दोन रुपये पाच. बोल आपलच अकाउंट हाय काय? ह ह
बँ म्हणजे बँके पण बँकेच इन्फॉर्मेशन
होय येईल मग
नाही आला मग तेच तर मला येताना अजून
बघतो नाही तर सोमवार आल्यावर बघतो ती मी
हा
हम्म
पहिले टास्क होते ना ते रिटर्न होत बघती आवाज ऐकायचा आणि टाईप करायचं त्यातले करेक्ट आले थोड्या थोडे चुकीचे आलेत.
चुकीचा आलं त्याचा काही संबंध नसेल कदाचित
ह
बघूया खरं मला पण काय माहित
वालंत म्हणे मेसेज ते
आलंय माझ पैसे आलेत कि मला ह
बघ की आता काय करायचं
ह घ त्यात घेताचं काही विषय ना
हम्म वैरत ज आलंच नाही तर
नाही मॅडमना फोन लावून विचारायचं मग
हम्
तसं काव होत नाही चड पैसे आले नाही
ह जरी काय झालं तर आता मंदिरला आपण भेटणार आहे तेव्हा. बोघ काय काय हम्? अच्छा.
मग काय आहे की बाई तरी आजकाळपासून कमी आहे.
इथे म्हटलं तर दोन दिवस नाही बघ कालपासून नाही नाही परवापासून नाही.
हम्म होय कमी आलाय जरा
हो अस तर काहीच नाही.
ती हच्यात प लगेच होय आज काहीच नाही सोड.
हम्म ब
हो तेच.
ब त य जुलै आता जुलै म्हणजे एंड ला
फले म्हणला होय.
कारं का मग ते फर्स्ट इयरच्या वेळेला नाही का आपलं पूर्ण ह्याच्या्यात गेले. सुट्टीमध्ये तेव्हा जुलैमध्ये जुलै आणि ऑगस्ट मध्ये खूप मोठा पूर आला होता.
मध्ये झालेलं होत का आपलं.
होय आणि सगळं. स्टेंबर मध्ये आपण कॉलेज सुरू झालं आठवलं का फर्स्ट इयर.
फर्स्ट इयरच लेट नाही झालं.
नटन झाले. नाही नाही पण झाली.
ॉलेज हवाय.
हम्म.
ह.
बाकीकीथून करत.
हो माच क
ते सांग तुझला तू जर अप्यान केलीस ना तुला भारी वाटते म्हणजे हे नाही का सगळंच.
काय केलं.
अप डाऊन क एक्सपिरियन्स येल बस.
हम्म म्हण करणार तरय चोड म आता
हम्म. फक्त काय वर्षातील भेट करावं लागते एवढ्या
हो तेच ग. तू पण नवीन कॉलेजमध्ये जाणार मी पण कॉ नवीन कॉलेजमध्ये जाणार तो असं तस. पण इकडे येऊ शकतास करू शकतास.
हा हा येऊ शकतो मी असं फक्त तिथलं तिथं कोण नाही आहे ना आमच.
हम् पण चिलगंजी मध्ये होतीसच की
इकडे काणच्या कडे हांजे तिथच होेऊ शकते तुम्ही?
मी चिलकरंजी मध्येच अपडाऊन कर म्हणालेय का?
आता कस वाटयच तू कस करणारस तू कस अपडाऊन करणारस म नाही नाही म्हणजे स्टॉप कोणतय?
डायरेक्ट जयसिंगपूर मध्ये स्टॉप आहे.
आणि इथून स्टँड स्टँड.
स्टँड ते सिंगपूर हा आधी मध काय उतर्या बित्र्या नाही लागत.
ह हम्.
हम् ारक्ट
मग आतासं काळच असणार ना कॉलेज.
साडे दहा लाय.
आध मग काय पंधरा मिनिटात ज हो. आधे राात कि ति
साडेचार आहे ए सध पप्पांना फोन लाववरे. समया पपला पड. हॅलो.
हॅलो साडे राात साडेचार
साडे चार ह
जाऊ द पण कस मा क सांग व्याकारण का माहिते अ आपल्या कमी असल्यामुळेग प्रॅक्टिकलच पण टायमिंग कमी होतं बघ इथेर्सला
हो.
िक आपल्यालाधी त तास मिळेल म्हणजे जयसिंगपूर मध्ये म्हटलं जात तस कॉलेज.
आतालावरे
वार वातावरून आहे वारं पण भारी आल
हम्म
हलतम्ही र मध्ये जा ली ना तुज म ते का अ बघ जदला पिक्चर लावलेला आ म् होरर
हम्म हम्म
कोणीपासल्या झोपला आणि आणि उठल की त्यानी म त्या साडेसात आतला
नीट सांग की हॅलो हॅलो
ब्या कायचीरल्या
अस बरतग ईकत नाही अ डोकत बरते
का काय हॅलो
हा बोलते
हम् झालच पण बरं वाटत वॉकिंग करून म्ह आलं म्हटलं पण बर वाटते
हो
बढं
ह ह
हम्म
मग
अजवनटीन मिनट
हम्म
हम्
कानाला फोन लावून कान दुकालाता
होय मला कानाला ब फोन लावून मग बघून फोन बघून बघता आला
रटावल तेच
असं काही शिकवळे ना कोणती शिक आहेत भरतू शिकण्यासार काता आलखी
हम्
तुपां का स्नाॅक् ड्रॉईंग ते
होय मग काढतेय की
पण एकदा बघितली होती स्टेटस हो तस
हो लावले लोके
को कलरही ह सरकल
नाही ते गेलो नाही मी कवा
मला स्केचेस आवडतकेच
हा पेन्सिल स्केचेस चांगले वाटते
हा वाटत
हम्मम
आणार आहे रशर्ट कालेले आहेत भरपूर
कशाचं
ड्रॉइंगचे आधी म्हणजे इं्स्टावरर जे आता बघी भगत बघत हा ज सरस यूनिकलीसलमान
हो
वाट मेहंदी घेत ड्रॉइंग घेतले
हो
त्याकरी बातले ना मग कोणता तर ऍप घ्यायचा एडिटिंगचा एडिट कराय
करत बसायचं होय
र वर क इ तू स्टोरी करूया इंस्टाला
हा हा
आणि रीलल्स पण एक केली होती
हा हा मला आवडते करेला
ह अरे वात पाहिजेर आड मला पण आवडम् आर इत मकून असबं की काय म्हण काय म्हणतात ते आतून यायला पाहिजे
मला आलं की मी करतोय बघ त्या दिवशी तसच बस मग ती रिलाली ग म्हणून केलो
होय मग तो सॅडचा अवस्था ह्याचा होता काय दुसऱ्यांचा होताा का आवाज मुलक्यात हा मी म्हंटलं त्याचा
नाही नाही
मग काय जरी कोण पण असेल निलासेट झाले की बस अरप टेम
हम
ह ह
हम्म बक्की कायच चाललंय आणि
ह
ह्
कॉलेज निवांत
हो किती मिनिटं झालीत ग
दहा वाजून बावीस मिनटात
हो अग मग कट करक
ह
करतोत थांब तुला
ह